हॅलो! हॅलो!
हॅलो! जेवण झालं? हॅलो! जेवण झालं का? हा झाले. काय म्हणताय?
काय नाही,, निवांत जरा तांदुळ निवडालतो. हा,
दुपारी झोपत वगैरे नाही काय?
नाही, नाही, नाही झोपत.
ह, ह, हां नाही झोपत, मला आ जराऽऽ शिक्षकांच्या विषयी बोलायला आवडेल,, शिक्षक अं म्हणजेऽऽ हायस्कूल, म्हणजे हायस्कूल ह्याच्यामध्ये असतात ते किंवाऽऽ प्राध्यापक कॉलेज् यला आला असतात ते अ एकूण कायऽऽ गुरु, गुरूंच्या विषयी थोडक्यातऽऽ
ह, हा,
सगळ्यात पहिलं आपली आईचं आपले गुरु असत्या,, आपल्या आईकडूनच आपण सगळं शिकत असतोय.
शिकत असतो, होय.
आपली म्हणजे सुरुवात घरातून होते आपली,, आणि घरात आपण आईच्याऽऽ अं ऽआपण आईला बघत असतो.
हम,
आपल्या गुरु मानतोय,, आई जशी वा ते जशी हे करते,, त्याचा परिणाम आपल्या भ मनावर भरपूर होत असतो. त्यामुळंऽऽ आपण आईचाच आदर्श घेतला पाहिजे,, कारण आपली आई काय आपल्या मुलग्यालाऽऽ असं काही वावगं शिक शिकवत नाही,, असं म्हणजे खोट काही शिकवत नाही. अऽ जे शिकवते ना ते चांगलं शिक णार,, हो,, आईबद्दल आप आपण पहिल्यांदा कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे,, त्याच्यानंतर आपले गुरु मग आप आपले मराठी शाळेचे टीचर,,, आ णि पाया आपला घट्ट करतात म्हणजे,, मुलं,, होय. मुलं, घरात पाच वर्ष राहिल्यानंतर... पहिल्यांदा ज्यावेळी, लहान ह्याच्यामध्ये शिकायला जातात त्यावेळी, त्यांना किती सांभाळून घेत असतात ते सगळे,, म्हणजे त्यांचं पण अगदी कौतुक करायला पाहिजे त्या गुरूंच, कारण अगदीच लहान मुलंपण असतात,, आणि शाळा अं घरातऽऽ पहिल्यांदाच त्यांना असं पाठवल्यानंतर त्याच्यावर संस्कार करायचे म्हणजे काय? संस्कार आई तर करत असते घरात आपल्या
होय,
पण शाळेत गेल्यानंतर एक वेगळीच शैक्षणिक संस्कार कसे
ह ते बाहेरच जनरल नॉलेज कसं बोलायचं? कसं? करायच हे अस म्हणजे हे करतात
होय होय होय शिक्षकच आपल्याला शिकवत असते म्हणजे शाळेतूनच आपण जास्त जास्त हे घेत असतो मुलं जीच होय होय मुलं जी ज जडणघटणीत मुलांच्यामध्येे श शाळेचाशाळेत शिक्षकांचा ह जवळजवळ सत्तर, ऐंशी टक्के वाटा असतो.
हो वाटा असतो
हो घरात
सगळ्यात जास्त घरच्या घरच्यांची निम्मी आणि बाहेरच्याची निम्मी म्हणजे शिक्ष शिक्षकांची निम्मी असं मिळून हे शंभर टक्के वाटा हे होत ते मुलांच्या व परिणाम करत असते.
हो आणि मुलांच कस असतंय मुलां म्हणजे एक प्रकारचे मित्र जर चांगले तर मित्र पाहिजे. आपण एखाद्या वेळेस गुरु असू शकतो चांगले मित्र होय हो एखाद्या मुलग्याला चांगले मित्र भेटले चांगले असे हे वागणारे चांगले बोलणार
अ म्हणजे जेणेकरून सोबत चांगली पाहिजे.
हो हो सोबत सोबत गुण पण हवा असतो. मुलांच्या वाढीसाठी आयुष्यासाठी
होय होय.
बरोबर मुलं पण तो कुठल्या वातावरणात राहतो कुठल्या मुलांच्यात राहतो. तर याच्यावर पण डिपेंड राहत आहे मुलं वाढ म्हणजे मुलांच्या झडण घटनेत मुलांच्या आयुष्यात एकंदर अ या सगळ्यांचा रोल असतो बघा.
होवा.
तर घरातले सग सगळे आई बाबा म्हणा भाऊ बहीण आत्या मावशी कोण असं नातेवाईक हे तर मुलाला असं चांगलं शिकवतच असते.
हा सगळ्या हा वाटा भरपूर वाटा असतात. सगळ्यात जास्त आईचाच वाटा जास्त असतो आणि घरातल्यांचा पण असतो.
होय होय होय सगळेजणच त्याला शिकवत असतात सोडा कुठल्याही मुलग्याला म्हणा मुलगीला म्हणा आणि जे काही शिकवत पण ते सगळं चांगलं शिकवतात. मुलाच्या मनावर असतं केवढं घ्यायचं केवढं नाही त्यामुळे एक एक मुल असतात बघा उतारे जास्त असतात एक एक अतिशय संस्कार कार असल्यासारखे वागतात संस्कारी लहानपणापासूनच वागतात.
हा.
एकेक जास्त उडान टप्पू
उडान टप्पू
म्हणजे जे आपल्या त्या मुलग्याच्या वोय बाजूच्या वातावरण वोय
एकतर ती चांगलीच वागतात वाईट संगतीला लागली की वाईटच परिणाम होत अ ते सगळं पूर्ण आई पहिला घरात शकते. कोण पाठवलेले असतात चांगल्या मुलांच्या संपर्कात रहा वगैरे अस थोडं थोडं. हे होतय ना हा.
मुलांच कसं शाळेत एक घरात एक पहिला टप्पा पूर्ण झालेला असतोय पण त्यांची जडणघडण पुढच्या आयुष्यातला सगळं जे वाटा असतो ते शाळेत तले हो त्याच्या व्हय वागणुकीवर आणि शाळेतल्या त्याच्या अ हे वर्त
वर्तवणुकीवरून होत ठर
होय हो जे शाळेत व्यवस्थित शिकतात व्यवस्थित अभ्यास करून व्यवस्थित अ आपलं हे करत अभ्यास वगैरे करून पास होतात व्यवस्थित तीच पुढं कुठं तरी व्यवस्थित जगं ह्या जगात टिकू शकतात. नाहीतर एक एक मुलं असतात बघा अभ्यास बगवत घरातले पाठवून देतात म्हणून त्यांना जायचं शाळेत घरातले जा म्हणतात म्हणताण जायचं घरा शाळेत गेल्यानंतर घरात पण तेच आणि शाळेत पण ते शाळेत गेल्यानंतर शिक्षकांचं काय ऐकत नाहीत होय होय होय ती मुलं ही मागच राहणार.
मागच रहा, त्यांना घडायचंच नसतं
होय हो, आणि त्यांना घडायचं नसत ते असं नाही. घडायचं त्यांना असतं, पण ते त्यांना उशिरा समजतं फार पोमो अगदी मोठ ठी झाल्यानंतर, हा आ मी होय बाबा, मी यावेळी हे चुकलो, हे त्यांना पुढं गेल्यानंतर तर समजतं, त्यावेळी समजत नाही. अ, ते एक एक मुलांचं नशीबच म्हणायचं सोडा अ, पण ते, अ, म्हणजे कळायला वेळ लागतो तोय, त्यावेळी वेळ निघून गेलेली असते, हे चुकीचं हे वाटतं त्यांना आपण जे वागलो ते चु कीच झालं, आपण व्यवस्थित वागायला पाहिजे होतं, पण नंतर असं म्हणून काय उपयोग? होत नाही, त्यावेळी वेळ वाया गेलेली असते. हॅलो, आणि त्याचा फायदा पण, हा त्याचा ह अन त्याचे तोटे मग त्यावेळी त्यांना भोवायला मिळतात, जे व्यवस्थित अभ्यास करून चांगल्या मार्काने पास होऊन, चांगल्या त्याच्यावरती बसतात हूद्द्यावरती जाऊन बसतात, त्यांच आयुष्य बघा आणि जे अस जे उडानटप्पू मुलं असतात त्यांचं आयुष्य बघा आई वडील सगळ्यांचेच चांगले श होत असतात, सगळ्यांच्याच आईवडलांना वाटत असतं, की आपल्या मुलांना असं करावं आपल्या मुलांना तसं करावं ह
अपेक्षा, आईंची अपेक्षा चांगलं करावं चांगलं शिकावं वगैरे, आणि परत मुलगा माझा चांगल्या, चांगल्या ठिकाणी असं हे व्हावं सेटल व्हावा
तसे आई वडील जसे शिकवत असतात, सगळे शिक् सगळे शिक्षक पण शाळेला तसेच शिकवत असतात. सगळ्या मुलांना सेमच शिकवत असतात ते, बरं पुढच्या बेंचवरच्या मुलांना वेगळ किंवा मधल्या बँंचवरच्याना वेगळं किंवा लास्ट बँंचवरच्या वेगळं असं काही शिकवत नसतात, शिकवताना सगळ्यांना शिकवत असतात ते व्यवस्थित, पण होय, होय, पण ते मुलांनी जे घ्यायचं ग्रहण करायचं, ते जर व्यवस्थित घेतलं नाही तर त्यांना आयुष्यात कि ती मोठ्या संकटांना तोंड दयायला ला ते तुम्ही बघत बसशीला, होय आणी हे संग क त्यांना त्यावेळी तोंड द्यायला लागतय, हे मोठं झाल्यानंतर त्यांना कळतं. आणि आपण त्यावेळी असं केलं असत, बरं झालं असतं त्यावेळी आपण ऐकलो असतो बरं झालं असतं, आई बाबांच आपल्या ऐकल असतो बरं झालं असत शिक्षकांच ऐकलो असतं बरं झालं असतं, होय आप अभ्यास केलो असतो बरं झालं असतं, हे त्यांना ज्यावेळी नंतर नंतर कळाय त्यावेळी काय उपयोग पण होत नाही मग ह त्यामुळं घरच्या वातावरणात वाढणं किंवा बाहेरच्या वातावरणात मुलं जरी वाढली किंवा काय झालं. होय होय होय. आणि त्या मुलांनी ते घेणं घेणं व्यवस्थितपणे आणि त्याच्यावर व्यवस्थित विचार करून आपलं मार्ग हे करणं. हे मुलांना अपेक्षित असत. आजकालची पिढी बघताय तुम्ही काय मोबाईल आणि हे
मोबाईल, चैनीच्या वस्तू, गाड्या हाय
कष्टान शिकवतात. हो बाबा होय बाबा माझा मुलगा कुणीकडन तर मोठा होऊ दे शिकू दे होय होय होय होय होय मोबाईलचा हा दुरुपयोग करतात मुलं. मग आईबाबाचे क कष्ट वाया ते वाया मुलं शिकत नाहीत आणि वाया पण जातात आणि मग ते नंतर आई बाबांना स सगळं भोगावं लागतं. आणि परत त्या आई बाबांच्या मनावर आणि
परिणाम हम्म ह जेणेकरून मनस्तापच हो केला हम्म
विश म्हणजे एक हे असा असतो एक जु जुगारच असतोय नाही.
जूगारच असतोय. ते कसं टिकवायचं आणि कसं त्याला ठेवायचं हे माणसाच्या हातातच होतं पण ते ज्या माणसांना समजत ते नीट मार्गावरच जातात. ज्यांना त्याच ते म्हणजे कदर नसते ती वाईट मार्गावर जातात जे स्वतःच जीवनाच कदरच नसतय त्यानी वाईट मार्गावरच जात्यात.
होय होय आणि बघा की तुम्ही म्हणजे चांगल्या हुद्द्यावरती चांगल्या ऑफिसर असणारे किंवा चांगले बिजनेसमन असणारे त्यांच्या आई बाबांना किती आत्मसन्मान असेल माझ्या मुलान एवढा अभ्यास केला माझ्या मुलांन एवढं केलं त्यांना आपल्या तं चीज झाल्यासार वाटत असत जे उडाण टप्पू वाया गेलेली होय होय. उडाणटप्पू जी वाया गेली दारू पिऊन फिरतात हिकडं तिकड हिंडतात मारामारी अस त्या ह्यज्यात म्हणजे मागे लागून नादी लागून जीव वाया जातो. त्यांच्या आई वडिलांना किती दुःख वाटत तसलं किंवा कसं वाटत असल होय. आयुष्य म्हणजे प्रत्येकाचं एक काही हेच असतं देव काय सगळ्यांना अस व्यवस्थित सगळ हे देतोच अस नाही
देव काय सगळ्यांना समानच दिलेलं असतं पण वाग माणसांच्या वागणुकीने ठरतं कि हा माणूस कसा आता हा संस्कारी कस असं हे होतं ना आणि संस्कार घेणारे पण पाहिजेत.
होय होय होय हे मात्र खर आहे ज्याच त्यांना ज्याचं त्याचं आयुष्य व्यवस्थित जगताना व्यवस्थित जग
हा आणि आताच्या कलियुगमध्ये शक्यतो जरास मुलां च्या वर भर लक्ष ठेवूनच राहायला लागतय कारण आता सगळ चैनीच्या वस्तू भरपूर आल्यात. मोबाईल म्हणा, गाडी म्हणा वगैरे अस म्हणजे कॉलेजच्या नावाखाली बाहेर जायचं. पैसे वडलानी शाळेसाठी दिलेले असले की ते च म्हणजे पिझ्झा, बर्गर वगैरे असलं खायच बाहेरच आणि घरी यायच आणि घरात जेव्हा म्हटलं कि नको म्हणाय च अस पण पोर असू शकतात नाही. आता सध्या तस पण चालू आहे आता हम्म, मग जेणेकरून अ मुला मुलांनाच जाणीव पाहिजे की आपल्या परिस्थितीची आपल्या कुठल्या परिस्थितीतून आलोय आणि आपण काय करतो. तोय आणि आपण काय करायला पाहिजे, हे डोक्यात त्यांच्या परफेक्ट बसायला पाय
होय होय होय ते मात्र खरं आहे चालत. करते तुम्हाला फोन परत एक दोन मिनिटात करते.
हा हा.